नमस्कार.
हॅलो?
हा, नमस्ते.
हां बोला.
हां हां, बरं, झालं जेवण का नाही?
नाही अजून आता, थोड्या वेळानीच बसायचंय.
तब्येत पाणी चांगली?
हो हो, तुमची? बर बर.
चे चांगले. ह.
हो, थोडासा आवाज, काय होतो तुमचा, कमी येतोय बहुतेक, काहीतरी, रेंज नही ये का?
आला का आता?
हा, आता येतोय, थोडा.
मी, अशी आंग टाकून, बोलत होती, अशी काणी होऊन, गेली ना, एका साईडने.
हा हा हा.
म- म्हणून आवाज येत नव्हता, म आता अशी शिदी झोपली, मग आवाज येतोय.
हम्.
आसं. मुलाला दोन दिवसाांपासून, कॉल केलेला, नव्हता मी.
हम्म हम्म.
मग त्याचा, आत्ता कॉल आला.
अच्छा.
हा मला म्हणे तुला आठवण नाही येत म्हटलं येेते-
हम् ह
बोल काय मग अजून तुमच्या तुमच्या तिकडं गावाकडे असं म्हणजे काय प्रसिद्ध आहे
इकडे खास करून खाण्याचं का
खाण्याचं असं काही म्हणजे काय वस्तू मिळते.
खाण्याच सगळ्यात जास्त म्हणलं तर ठेचा भाकरी शेंगाची चटणी.
हा अजून
हा तसं मग बघायला गेलं तर नॉर्मल आपलं वडापाव कच्ची दबेली
घरी असं भाजी पण
अ घरी
हा
भाजी वगैरे मध्ये म्हटलं तर मग जास्त करून नॉनव्हेजच आवडत मला
हा
हा
नॉन व्हेज खाते का हम् हा अजून आमच्याकडे पुरणपोळी करता का तुम्ही कसली
पुरणाचीच पोळी ना पुरणपोळी शेंगाची पोळी
तव्याची करता का खापरची
अआव्वा आता हे काय शब्द म्हणजे नवीनच ऐकते मी
काय
खापर म्हणजे काय नि त हे म्हणजे काय
तवा पोळी कशावर शेकते तू
तव्यावरच
तव्यावर मग तव्याची पोळी वेगळी येते आणि खापर हे ना तगारी माहितीये का तुला
अ.. नाही
आ
नाही नाही
आपली भाजीची कडई माहितीये
हा हा हा
हा मग भाजीची कढई सारखी खापर येतं म्हणजे पुरणपोळींचं स्पेशल असतं ते
बर बर बर
फक्त पुरण पोळ्या करता शिसताात त्याच्यावर
हां हां हां
चुल्यावर ठेवतो आम्ही
बर बर
आणि मग ती पुरणपोळी करतो तू ना तुला जर बघायचे असेल ना युट्यूब वर सर्च करायचं याच्यावर अं, गुगलवर 'खापरची पुरण पोळी' टाक. अन मग तुला असं, तुला बरोबर दिसेल कशी करता, असं खापर कसं असतं असं.
हा-हा-हा, बघते ना, बघते.
त्याच्यावर बघायचं, इतकी भारी लागते ना! आंब्याचा रस असतो, काय म्हण?
हो, आमरस-आमरस.
आमरस त्याच्यासोबत खायचं. सारभात येतो. ती डाळ शिजलेली असते ना?
हा.
त्याचं पाणी निघतं, त्याची सार बनवत असणार ना तुम्ही? का नाही?
कशाचं?
आपण डाळ शिजवतो.
हां
मग, त्याचं ते पाणी निघतं ना?
हो, ते लाल पाणी ना, म्हणजे लाल हा.
ते पुरणपोळी सोबतच खातो.
ये नाही बनवत का? खीर नाही बनवत का? अं सार नाही बनवत. रशी म्हणतो आम्ही.
नाही, सार तेच ना? सारच की, पुरणपोळीचा रस्सा
सार सोबत खाता?
हो.
आणि भात नाही खात त्याच्याबरोबर?
नाही, त्याच्यासोबत भात पण असत म्हणजे सगळंच एकंदरीत.
पुरणपोळी वेगळी, सार-भात वेगळा. कुरडया-कुरड्या करता का तुमच्याकडे?
हा, कुरडाई, परत हे आमरस.
पापड नागलीचे.
हो-हो.
हम्म, काही लोकांना ते माहीत नाही हं. नागलीचे पापड ते असं माहित नाही, कुरडया माहिती नाही काहींना
बरं नाही, इकड आपल्या इथे बटाट्याचे पापड, कुरडई वगैरे असतात.
करतात. ना हं विकत का? घरीच बनवता?
नाही का घरीच असतात.
हं.
मम्मी वगैरे हे तिकडून आलेलं.
आम्ही-आम्ही पण नागली चे पापडे ज करतो ना, चुल्यावर घेरतो.
हा-हा.
घेरून मग ते मशीनने दाबतो.
बर हां.
असं करतो आम्ही, शेवाळ्या पण करता का तुमच्याकडे?
हा, शेवया, परत शेवयांचं उपीट, शेवयांची खीर.
हा, नाही ग. शेवया म्हणजे, मशीनच्या शेवया करतात.
नाही, नाही, नाही.
मग?
अ विकत किंवा असं माहेरवरण वगैरे आणलेलंच.
हा! आमच्याकडे लाकडी पाठ येतं, पाठच्या पण शेवाया करतो. मशीनच्या विकत करून आणाय -चं मशीनच्या आणि हात शेवाय आता अजून आपले केस असतं ना?
हं!
तेच सारखे बारीक येतात त्या हात शेवाया.
बर बर बर!
त्येनी तूपमध्ये खायच्या त्या दूध, तूप.
हा हा हा!
भारी लागतात त्या पण खायला.
हो चांगल्या लागतात.
असं असतं. अजून काय मग?
जास्त करून कसं, अ स्वयंपाक म्हणजे एवढं मी लक्षच देत नाही, काय असेल ते मम्मीच बघती.
नाही ग बघायचं ना.
अ आता तेच आता शिकून घ्यायचंय.
यायला पाहिजे आपल्याला.
हो हो!
पुढच्या दृष्टीकोनातून यायला पाहिजे.
खरं हाय की ते तर आहेच.
असं, लग्न झाल्यानंतर पोरींना येत नाई. मग भांडणी होता स्वयंपाक नाही आला का.
हो हो!
असं.
नाही बाकी सगळं आहे फक त चपाती वगैरे भाकरी पण जमती पण चपाती नाई एवढी म्हणजे मला
भाकर कसली बाजरीची का?
हा!
हम्म!
थापायला वगैरे येतं फक्त चपातीचं कसं अ लाटायला गेलं की काहीतरी आकार वेगळाच होऊन बसतो किंवा जाड तर राह ती बारीकच होती.
नाय ना आपण ते लाटणं असतं का लाटण्याला काय म्हणतात?
लाटणंच लाटणंच.
लाटणच म्हणता का? ते असताना ते व्यवस्थित फिरवायचं.
हो, ते आहे. मी गोल पण फिरवते म्हणजे सगळं छान होत पण ते काय जमतच नाही मला आता तेच म्हटल नीट एकदम
नई ना मग... जमायला पाहिजे.
तेच आता... शिकून घ्यायचंय.
हम्म. शिकून घ्यायचं, शिकलेलं वाया नई जात ना.
हो ना, हो.
मग.
ते आहे.
हम्म. तुमच्याकडे असे कसे कारखाने असतील का नाय?
नई, आपण इथं कसं मूळ... सिटीतच राहतो ना.
हं.
म्हणजे आपलं, खेडेगाव वगैरे नईये.
नई का?
हा, त्यामुळे ते कसं, खेडेगावात तिकडं, कारखाने वगैरे असतात.
नई ना... मोठमोठ्या शहरांमध्ये पण असतं ना.
नाई, इकडं जवळपास तर कुठं नईये.
आता आमच्या इथं तरी इतकी मोठी एम आय डी सी ए ना.
हम्म.
हे बघ, आपल्यात तगार येतं ना?
हा, तगारा.
हा, तगाऱ्यांचा पण... कारखाना हाये. ॲल्युमिनियमचे डबे हेत.
हा हा.
त्यांचा पण ए. त्ये माटावरचं झाकण येतं बघ वरती झाकायचं
हो, हो.
त्यांचे पण मशटरी हेत, हा. अजून, तेलाच्या कंपन्या हेत.
बर, बर.
आमच्या इथं, अं... आप आपलं ते पाणी तापवतो, काय म्हणता त्याला, तुम्ही तुमच्याकडे?
गीजर, नाई.
तपेलं गं... ॲल्युमिनियमचं येतं बघ ते.
हा, पातेलं, पातेलं.
हा, त्याचा पण कारखाना ए. लई कारखाने हेत आमच्या इकडं.
बर, बर.
अं, चिंद्या... चिंधिचा कारखाना, चिंधिंच्या दोन कंपन्या हेत आमच्या इथं.
हा.
म्हणजे या चिंद्या असता ना... त्या चिंधिचं, बघ ते विकत गाद्या भेटतात.
हा हा, हो.
हा, मग त्याचा कापूस तयार करता बघ, त्या गादींच्या चिंधीचा.
हा हा.
ते पण दोन कारखाने हेत, आणि ते... पोळ्याच्या वेळेस, त्या बैलांना त्या, मोरख्या बनवता
हो... मोरक्या, हो हो, ऐकून ए.
ऐकून ए ना... मग, त्याचा पण कारखाना हाये. म्हणजे आमच्याकडे बाहेर गावाचे पण लोक आले ना, तरी उपाशी राहणार नाहीत असय.
हम्म, हम्म.
असंय.
चांगलंय, तुमच्या इथलं सगळं.
बरेच लोक राहाता, आमच्याकडे बाहेर गावाचे.
हो.
हम्म. अ
ठीक आहे, ठीक आहे. हो, छान वाटलं.
छान वाटलं, आवडल्या माझ्या गोष्टी?
हो, भरपूर.
हा, तर तुमच्या भाषेत आणि माझ्या भाषेत फरक आहे थोडा.
फरके. हो हो. हो, फरक आहे.
हम्म.